हॅलो येतो आवाज ना
आहेत
ऐका ना आवाज जरी नाही आला काही डिस्टर्बन्स आला आता कॉल कट नका करू हा कारण की कॉल केला की तो एवढ्या मिनटात सबमिट होऊन जातो मग तर त्याचा तो चालू राहू द्यायचा
हा त्याचा तो चालूच राहू दे बरं ठीक आहे चालेल ठीक आहे चला म्हणजे आता तुम्ही कोणत्या भागातल्या भंडारी म्हणजे हॅलो हॅलो
कुठले ना कुठले हा येतोय मला येतो आवाज
हा आत्ता आवाज आलाय
हा
हा येतोय ना आता व्यवस्थित
व्यवस्थित हा येतोय येतोय खूप बारीक येतोय पण येतोय हो का अच्छा हा खूप लांबून बोलल्यासारखं वाटतंय
हो का नाही मी तर एकदम खिडकीजवळ येऊन बोल ते म्हटलं आवाज नको हे व्हायला व्हायच्यासाठी हम्म तर आपण हा आपल्या भारतीय याच्यामध्ये सणांना विषय आणि दर महिन्यात कुठला ना कुठला सण असतोच आपल्या इथं तर आपण त्याविषयी बोलूया आज आपण
हो
अ जसं जानेवारी महिन्यात असतं आपलं अ संक्रांत
सांग क्रांती हा हा
हा अ तुम्ही पण चांगले म्हणजे सेलिब्रेट करतच असाल संक्रांत पतंग उडवून. तिळगुळ खाऊन.
नाही नाही आ हा करते म्हणजे. आ कस मिस्टरांचे हे एम एस सी मधले न नोकरी होती तर आम्ही बदली बदलीच्या गावाला होतो. नेहमी मग प्रत्येक जागची वेगळी वेगळी संक्रांत आणि हा आणि मग वेगळ्या मैत्रिणी वेगळं सगळं हळदी कुंकू. असं पद्धतीने झा झालेले आतापर्यंतची आणि
ग तुमचं होत होत म्हणजे प्रत्येक वेळेस वेगवेगळ हा कुठे कुठे केलेलं आहे. म्हणजे तुम्ही वेगवेगळं हा हा हा
हा म्हणजे गाव आमचं माजलगाव बीड जिल्ह्यात मग तिथून अर्धापूर म्हणून आहे तिकडे बदली मग तिथून छोट्या छोट्या गावाला मग नांदेडला
हम
मग अजून असं बदलत बदलत आता स्थायिक पुण्याला झालोत. हो मग म्हणजे तुमच्याकडे कशा पद्धतीचे असते संक्रांत
शिकला असते आमच्या इकडे तर महिनाभरापूर्वीपासून प हा हॅलो
हा
हम्म पतंग उडवायला सुरुवात होऊन जातंय आणि स संक्रांती दोन तीन दिवस आधीपासून तर आमचा जो
फिरि्यायत तिथं चाल लायला पण जागा नसत तेवढी दुकानं असतात पतंगांची रात्र एक बिल्डिंग वर टेरेस वरती काय म्हणतात
बरोबर
हा तुम्हा कुठला